आता कसं झालं बरं?
काय माहित.
हा. आणि हे दहा मिनट झाले, की तुझ्या फोनवर लावतो आपण काय? तुझ्या नंबर न होतय का बघुया?
चालतंय. मला टास्क का आलं नाहीत या नंबरला?
टास्क आलाय की फोनचा तुझा.
मला नाही आलेला
हे वा म्मीच्या फोनवर आलाच नव्हता
नाही आलेला
तू फॉर्म भरलेस मम्मी च्या हिच्यावर न
मग प्रोफाईल टास्क कमप्लीट केलं
अरे बाळा तो फॉर्म नव्ह ग्रुप वरचा फॉर्म
हा लक्षातच नाही
शहान
आता भरू का
हम्म कशाला आता बोलायचं पहिलं बोल
बोल की चालूच आहे की कॉल
बरं मग आणि त्यात काय काय काय काय ते ते सांग मला
कुठय कुठय कुठ कुठय येतो फॉम कु तोडप्या जाता
तुला नाही तुझ्याकडे का मी पाठव
पाटव
हे ना बॅक कॉल कॉल लिव्ह कॉल होते नाही थांब.
दाब माझं गेलं की.
हे एक गेले की थांब गावलं काय. ग्रुप गावला काय हॅलो
अग कार्य वर बोलालोय थांब.
ग्रुप घा आलाय मला खरं त लिंक गाव ना.
घ्या
माझ्या लक्षातच नव्हत हे फॉर्म भरायचा
रे याच्यावर आता मम्मीच्या नंबरवर व्हॉट्सअप नाही मग जॉईन व्हायला येतंय.
होतंय की व्हाट्सअप मागत नाहीत
यू एडिट रिस्पॉन्स.
आता इईमेल कुठला टाकायचा. आधी भरलय म्हटलं म एडिट करा म्हणलं.
हा
खरे एडिट केल्यावर माझ्या हे न जात नाही ना माझं जात नाही ना.
एडिट केल्यावर तुझंच जाणार. तुझ एडिट होणार.
माझं जात नाही. नाही दुसऱ्या ई-मेलन दुसऱ्या नंबर न करालोय ना.
फॉर्म जाणार. तर एडिट केल्यावर ए
व्हय काय ते पण आता काय करू मग.
अ मग सांगतो तुला.
त्या बाईना विचारू काय
अ नको थांब अ मी बघतो थांब माझ्यातन काय दिसतय कु
हाय हे सगळे माझे डिटेल्स दिसायला लागतात.
तुझं दिसणार तू केलेलं तुजे पन टाकलेस पहिला तेच दिसणार. मग तेव्हा रिस्पॉन्स काय करायला पाहिजे तुला आता तुझं टास्क झाल्यावरती बंद पडाय नको आणि तुझ बंद पडल्यावर काय करणार टास्क यायचं तुझं टास्क तेज बंद झाल्या काय करणार फॉर्म कारण जू फिलअप फॉर्म केले असते फिलअप केल्याला फॉर्मच जाणार
मी जाईल कसं काय
अरे एडिट केल्यावर मग दुसरा फॉर्म दिसणार ना तुझं दिसणारच नाही रेकॉर्ड
पण दुसऱ्या एडिट करायचं म्हणलं दुसऱ्या अकाउंट न चालू केल ना दुसरा नंबर
आणि तो पहिलं जा कुठे गेला मग.
तो पहिलाच त्यांच्या पाशी सबमिट झाला की
त्यांनचा रेकॉर्ड केेला के त ना
अरे एकदा सबमिट झाला मग मी एडिट केला का असं कसं एडिट होणार.
मग कर काय वाटते मग त्याला नंतर टास्क यायचं बंद झाली की मग त्याला ह्याच नंबरवर करायला बसायचं आहे.
म म त्या बाईला विचारू का.
ह त्या बायलाही जाऊून काय ग
फोन प्रिंटच्या दुसऱ्या नंबरवरर न जर करायचं असेल तर काय करू तिलाच मेसेज करते थांब पर्सनल
काय माहीत
पप्पाचा फोन यायला लागला कडेे उचलत नाही जातो मी डायरेक्ट होय मग त्या जातो डायरेक्ट उचलत नाही. अस जातो आणि आताने जायला होत त बघ ‌ हम्म उपर उपर बोलते मग नाही सोडून नणार त्यांना म बघता बघता वेळ जातो कसा तम क म्हनट हा एक काां सपत आला दोन आठवड का दोन आठवड जातो अन का हं्
अे युट्यूब ला ह्याला म चार जी बटला बघू काय
हम् हॅलो हॅलो काय म्हणलीस
चॅट जीपीटीला विचारू का
काय म्हणून
तेच कि फॉर्म एकदा एखादा फॉर्म सबमिट केलाय आणि दुसऱ्या नंबरं सबमिट करायच अस तर तो सबमिट झालेला कॉल चेजस होतात
असं म्हणून टाकायचं नाही पहिला फिलप केलेल. फॉर्म आज एडिट केल्यावर दुसऱ्या रेकॉर्ड न ह करू नको आता बोल!
तू सांग तस टायप - करतो.
अे पहिले आता इंग्लिश येत म्हणा तसं काय संडेस बनवायला.
मराठीत!
मराठीच सांगाय पहिला. गुगलला जे फॉर्म फिलअप केलाय. फिलिप
एकदा गोम.
हॅलो एकदा फिल केलेलं गुगल. फॉर्म एकदा फिल करून सबमिट केलेला एडिट! केला अ दुसरा रेकॉर्ड न तर पहिला सबमिट केलेला एडिट अ पहिला एडिट होऊ शकते का कं एडिट नाही सोड पहिला सबमिट केलेल्यात. चेंजेस काय होऊ शकत का अस चेंज होऊ शकते का किंवा माझा रेकॉर्ड जाऊ शकत का तिथला अस.
हम्म
अरे असच सगळे विचारण्यापेक्षा रिस्पॉन्स गुगल फॉर्मचा रिस्पॉन्स एडिट केल्यावर काय होत. तेवढ विचार म्हणजे ते सांग ते एडिट हो! ते काय मग ते पण टाक त्यावरून लई एक्सप्लेनेशन ते आलं का नाही. मग तसा टाक मी सांगितलोय तस!
हो गुगल फम कसा सेट केला आहे यावर जर एडिटर सबमिट वापरून तोच प्रतिसाद रिस्पॉन्स एडिट केला तर पहिला सबमिट केलेला डाटा बदलतो. पण जर दुसऱ्या - पण जर दुसऱ्या नंबरने गुगल आप - अकाउंटने नवीन रिस्पॉन्स सबमिट केला तर पहिला रिस्पॉन्स एडिट होत नाही.
हां मग दुसऱ्या इमेल आयडी वर न कर डीकेसीच्या डीकेसीच्या डीके! लॉग इन करायला पाहिज खर तुला!
माझ्यात आहेच की लॉगीन -
आ
माझ्यात आहेच कि डी के एसी चे -
हां मग त्याला कर की तसं! ती ती पहिला चालू कर. आणि मग ओपन करतील लिंक -
स्विच अकाऊंट -
हां
रीती मुले चालत आहे ना कॉलेजच -
हां कॉलेजची कर किंवा दुसरी कुठली नाही तुझी? हा हॅलो नाव काय नाही
अल खरं माझा सगळा डाटा दिसाला तिथं
अरे नाही रे त्या इमेल आता तुझ्या इईमेल आयडी वर तुझा डाटा टाकल्यास आता ते रिफ्रेश मार ते पेज पहिला घालो तुझे गुगल फॉर्म म ओपन केले ते पेज पला घालव परत ते आहेय असं गुगल पे ओपन कर आणि ईमेल आयडी मला चेंज
मग परत एडिट रेस्पॉन्सचा ऑप्शन येतोय
नाही मला गुगल आय डी चेंज कर म्हटलं नव सगळं झाल्यावर मग गुगल आय चेंज करून रिप्रेस मार आणि मग जा आणि मग त्यापर लिंकंक वर क्लिक कर मग येते बघ
अडी चेंज कररायते
काय काय काय हॅलो ह
गुगल आयडीत जाऊन स्विच करू का म्हधलं
हा गुगल आय डी सीच करायची डी केस सी डी चाल पाहि आहे बघ तिथं
ह म तेसीचच केलय खरं फॉर्म पन केलावर यू आर ऑलरेडी रिस्पॉनडेड असं येतवर रिस्पॉ्स हॅज बीन रेकॉर्डेड यू कॅन फील ् ट्राय कॉन्टॅक्टिंग द ओनर ऑफ
तेन असत रे खालीचे डला काय हेाकतर काय दाखवते
एडिटिव्ह रिस्पॉन्स
हा मग ते एमेल आयडी अजून चेंज झालेले नाही आहे
झालाच आहे
हायली झालेलं नाही अकाउंट झालं नाही
अकाउंट स्विच केलो
हाय आले
आता फील न रिस्पॉन्स आलाय
हा ह
एडिट यर रिस्पसअरंग अला अ टडिट यर रिस्पस
हा मग प्लॅटफॉर्म पे डायरेक्ट बघ आता ते ते लिंक क पेस्ट कर माझ्या अकाउंटला इन्स्टाला पेस्ट कर आणि मला पाठव आणि ते अकाउंट स्विच करून प्रेस मारायचा आणि त्याच्यावरून क्लिक करून जा इं्स्टावरून क्लिक करून त्यावर जा काय होते बघ
रातलीला तकण
आता होत किय आता झाल्यावर थोड्या वेळान लावतो हा काय हॅलो हा
हा हा चालत
हवाज वेळा नाही आयला पडत तु्हाला
ब वाटत
हा होय
गिटार वाजल्यासारखा आवाज आलता
पानी आता चाललंय